हॅलो
हॅलो
बोल कि
जेवलस
आता जेवून वाऱ्यायला जरा बसलो बघ खाली दारात
लवकर बसलीस
हो लवकर कुठे हे न जरा वेळ आला
हम्म हम्म
हम्म
होयआणि बाकीचं काय?
बाकीचं काय तुमच्याकडें?
आमच्याकडेच आमच्याकडे काय ना बाबा
हा
आम्ही काय आम्ही काय म्हणजे तुम्ही
आम्ही म्हणजे आम्ही कोण आहे मग माणूसच आहे.
तुम्ही मोठी माणसं. मोठी माणसं बरं हॅलो अरे अरे कुठं गेलं? हॅलो हॅलो